हम्म हॅलो! नमस्कार.
हा झालं जेवण.
हो जेवण झालं?
ह हा झाल आमचं जेवण.
झाल का?
ह आता काय आराम चालू असेल मग?
आराम नाही ना शॉप आहे ना माझं शॉप.
हा हा हा हा ह.
हम्म आणि तुमचं?
आमचं काही नाही आमचं पण शॉप आहे पण आता घरी आलेली ती दळण करायच. करायच होत तर, राहिली गव्हाचं दहन करून.
हो का, म्हणजे तुमच्या घरून जवळ आहे का तुमचा शॉप?
हो जवळच आहे, जवळच आहे.
हो माझं खूप लांब आहे, मग मी सकाळी आले का डायरेक्ट संध्याकाळीच जाते.
अरे बापरे! अवघड य मगतर, रोजचं अपडाऊन.
रोजच अपडाऊन कराव लागतं, त्याच्यात पाऊस कसा आहे पाहिलाना.
ह हा, रायला कुठे आहे तुम्ही?
मी नाशिकला राहिला आय.
हा ह हा हा.
हम्म.
आम्ही पण नाशिकलाच राहतो, पाऊस खूप आहे पण आपल्याकडे, नाही का.
भरपूर पाऊस, हो.
आठ दिवसापासून पावसाने तर डायरेक्ट उघडायचं नावच नाही इथं. कपडे वाळवत नाही, काहीच नाही. एकदम अस चिक चिक चिक चक होतं. हा म्हणजे रोजचे काम असतात ते पण पूर्ण होत नाही त्याच्यामुळे.
नाही होत ना, सगळी कामं लांबून जात ना ओ.
हा हा, काय मग दुपारी गर्दी कमी असते का.
काय?
दुपारी गर्दी कमी असते म्हटलं मग दुकानात.
हा, दुपारी म्हणजे, आता बाया कस आराम करतात दुपारी. मग चार पाच वाजता
मग तेवढ्या वेळात तुम्ही पण जरा आराम करून घ्यायचं न तिथ शॉपमध्येच.
आराम करायला काही नाही ओ, पण काउंटर कसं समोरच आहे ना, कोण आलं गेलं काही कळत नाही.
हा हा आहे तिथं.
हम्म. त्याच्यामूळं मग आराम करायचा काही विषयचं नाही.
हा, जेवण काय केलं आज?
आज ना, उसळ आणि पोळी.
हा हा हा. बर बर, आज आजचा आपण एक विषय घेऊ अ जे पूर्वी चा स्त्रियांच राहणीमान नाही का, आणि आत्ताच्या स्त्रियां च राहणीमान कसं, त्याच्यावर आपण चर्चा करू मग. काय वाटत तुमाला पूर्वीच राहणीमान चांगलं होतं का आत्ताच चांगलंय?
पूर्वीचं.
पूर्वीचे. पण खरंच आहे ते पूर्वीचे दिवस खूप चांगले होते नाही का. आपल्या आज्जी वगैरे राहायच्या, त्यांचं राहणं, त्याच्यानंतर बोलणं, आता एक शहरात आपल्याला नवीनच बघायला भेट तात. खेड्यात कस राहतं ते अ ओळख जरी नसली तरी स्वतःहून ओळख करता नाही का.
हो, आणि नाही आता ते दिवस आहे ना ताई हां. ते दिवस आत- ता आहे ना पाहायला नाही भेटत इथं, तसे जेवताना लोकं ते पण नाही भेटत पाहायला.
आ.
तो काळच खूप वेगळा होतो ओ.
चे लोकं कसे होते, सगळे च्या मदतीला धावून जानारे होते, म्हणजे त्यांची मानिकता खूप वेगळी होती. त्याच्या लोकांची तशी मानसिकता पण नाहि राहिलेली, आणि कोणी कोणाला म्हणजे वेळ पण नाहीेये नाही का सगळ्यांकडे. पूर्वी कसं होतं काम कमी होती पण माणूसकी खूप होती आता काम जास्त आहेत आणि पैसा पण जास्त दिसतो. जे जेवढा पैसा दिसला की तेवढा माणूस बदलत चालत.
हा आणि व्यस्त खूप आहे ना सगळे.
सगळेजण व्य हा जो तो ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त आहे. पण पूर्वी खूप वेगळ असाय चं नाही का किती जरी व्यस्त असल तरी नाती अ सगळीकडे जाणं-येणं प्रत्येकाच्या सुख- दुःख दुःखात सहभागी होणं ते खूप चांगलं होतं पूर्वीचे दिवस.
आजकाल तर काय आहे व्हॉट्सअपवरच कशी आहे? काय झालं बोलण अस
आता व्हॉट्सअपवर एवढंच काय आता कोरोनापासून एक नवीनच पद्धत आली नाही का? लग्न आधी जर लग्न असायचे ना प्रत्येक जण आमंत्रण द्यायला नातेवाईकांच्या घरी जायचं. आता डायरेक्ट व्हॉट्सअप वरच टाकून दिलेली अस तात. बदलत्या काळानुसार आपण व्हॉट्सअपच्याचं आमंत्रणाला स्वीकार करून यायचे आमच्या कडे कार्यक्रम असो, लग्न समारंभ काही
लोकांनी पण इझी करून घेतल ना असं. त्याला वेळ नाही तर मग
हा, आणि काही मग काय होतं माहिती का आता माझ्या माहितीप्रमाणे आता समजा तुम्ही जर मला व्हॉट्सअपला आमंत्रण दिलं ना मी पण तुम्हाला व्हॉट्सअपला शुभेच्छा देऊन मोकळं होनते
मग ते एकदमच ते अजून जास्त शॉर्टकट होऊन जातं त्यात. असय ते.
ते एकदम म्हणजे प्रत्येक गोष्ट शॉर्टकट निघायला लागली. पण पूर्वीचे हम्म, पण नाही आता एक ठीक पण नाही आता बदलता कारण पण बदलायला पण पाहिजे आपण पण, आपण जस की ज्या महिला ऑफिसला कामासाठी जातात नाही का त्यांचं एज्युकेशन एक वेगळं असतं. पण राहणीमानला पण आता ऑफिसमध्ये जे ज्यांना ऑफिस वर्क करायचं असेल तिथे सगळ्यात इम्प्रेशन काय असतं आपलं ड्रेस कोड, आपण चप पल कोणती घातलेली, आपली हेयर स्ट त्यावेळी सगळं बघून मगच आपल्याला जज करून ते अ, हे करतात की नाही बाबा वयाच एज्युकेशन खूप जास्त आहे आणि एखादा व्यक्ती जर एज्युकेटेड अस त्याच्या डोक्यात भरपूर असेल पण लोकांना ते नॉलेज नाही दिसत. आता ते आधी म्हणायचे नाही का हा आधी कसे म्हणायचे म्हणजे राहणी जरी साधी असेल पण त्याच्याकडे शिक्षण आहे. पण आता शिक्षण जरी कमी असेल पण राहणी जर त्याची अ उच्च क्वालिटीची असेल ना तर त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्ट ष्टिकोन लोकांचा आता खूप वेगळा आहे.
वेगळाय, बदलून जातं ना दृष्टिकोन दा
खूप म्हणजे हम् बदलत्या काळानुसार सगळ्याच गोष्टी बदलत गेलेल्या आहेत.
हो आणि ते गरजेचं पण आहे आपल्याला पण बदल नगरचाच आहे मी, कामा प्रमाणे.
पण माझं तर असंय मला तर, राहणीमानाच्या बाबतीत काहीच हे नाहीये.
नाही ओ आमचं पण तसंच आहे पण प्रॉपर बॉनी नेटकं तेवढंच नाही.
हा आणि नाही का आता आम्ही राहतो त्या एरियात म्हणजे जरा अ हेच आहे वातावरण एवढं काही हे नाहीये. चांगलं नाहीये तिथं कसं आहे जर चांगलं राहिलं तरं अरे बापरे अचानक ही चांगली राहायला लागली म्हणजे काहीतरी हीच्यात वेगळाच बदल आहे. म्हणजे फार लोक विचार करतील नई का आता मी अ खेड्यातून शेताकडे आले असं म्हटलं म्हणजे माझं एज्युकेशन इकडे ना शिकलंच झालेलं आहे पण आधी पूर्वी का आपण गावी राहायचो, मग आपल्याला ती सवय असते नई का सगळ्यांशी स्वतःहून बोलण्याची वगैरे ती, तशी माझी सवय. मी पण क्लासेस घेते पण मग माझं कसंय असं नाही की मी क्लास घेते म्हणून मला वेगळांच एटीट्यूड वगैरे असं नाही.
पण त्याच्यावरून मला एक अनुभव येतोय की नाही का लोक एज्युकेशन पेक्षा आपल्या राहणीमानाला खूप महत्त्व देतात. जे काही आहेत ज्यांचे मुलं आहेत क्लासला त्यांना माहिती की हे शिकवता का नाही. मग ते लोक आपला जरा अंदाज लावत असतात.
आज काल तेच झालेले ना, राहणीमानावरून कळत नाही कोणाण कोणाकड किती शिक क्षण हाय आणि किती गुण ये ते कळून येत नाय
अ ह तेच य
आजकाल इन्स्टा आणि फेसबुकमूळ सगळेच म्हणजे प्रॉपर मेकअप मध्ये आणि ट्रेंडिंग मध्ये तर सगळ्याच बाया राहता आजकाल असं म्हणावं लागल
अ माझी मुलगी जरी म्हटली मला मेकअप डायरेक्टली म्हणजे नकोच वाटत ओ, पण माझ्या मुलीला इतके हे ना मेकअप चा बापरे भरपूर छंद ये तिला कारण ते मोबाईलला रील्स बघायच्या कसा मेकअप कर त काय ती तर अक्षरशः कधी कधी मला म्हणते थांब तुझी हेअरस्टाईल करून देते. तू असं वेड्यासार बांधून ठेवते.
आजकाल मुलांना जास्त कळायला लागलंय हो मोबाईल
हो हो. मुलांना फॅशन खूप कळते पण आता
मंग कसं राहायला पाहिजे, काय राहायला पाहिजे आमची मुलगी तर डायरेक्ट सिंड्रेलाचे कपडे दाखवती
अरे बाप रे
मला असा फ्रॉक शिवायचय, आता मंग ते काय आप, तिला नाय ना बोलू शकत ना आपण पण
नाही, आपल्याला हो बोलावंच लागतं. नाही का त्यां एक लहान बुद्धी अस ते आपण त्यांना जर त्या गोष्टींना होकार नाय दिला ना मग त्यांना असं निगेटिव्ह येऊन जातं त्यांच्या मनामध्ये की, काय मला हे प्रत्येक गोष्टीला नाहीच म्हणतात आईवडील.
हो आहो म त्याच्यामुळं निगेटिव्ह होऊन जाता पोर
हा त्यांच्या मनात म ते अभ्यासापेक्षा हेच जास्त भरलेलं असतं
हो ते पण हो नाही पण मुलगी चांगलीये बर का, माझी अभ्यास
हा हा हा हा वा चांगलय चांगलय. अ कुठल्या स्कूल ला जाते ती
ती ना इंग्लिश मीडयमला ये नाशिकलाच ये इंग्लिश मीडयमला जाते.
अरे वा छान ये, आता कोणत स्टँडरला हाय ती
आता ती सेकंड ला ये
हा आणि मुलगा काय करतो म तुमचा
मुलगा, मुलं तीन ये मला, मोठा आता अकरावीला गेलाय माझा मुलगा
अरे वा
हम्म
अजून काय वाटत तुम्हाला आमची मुलगी ज्युनियर ला जाते, आता आली ती स्कूल वरून अ लगेच आल्या त आज दिली तिनी टीव्ही लावून कारण मला दळण कढायचं होतं.
हा हा बरं चांगलंय अजून काय बोलता तुम्ही
काय नाय काय वाटतं तुम्हाला अजून खरंच असून आपले राहणीमान बदलायला पाहिजे का? विचार बदलायला पाहिजे काय वाटतं?
बदल तर दोनात पण दोघात पण पाहिजे, याच्यात पण आणि त्याच्यात पण, पण ठराविक तेवढाच जास्त नाय.
हा
जास्त बदल करून काय म्हणजे आपण जास्त पुढं निघून जाऊ म लोकांचे आपले पण विचार मिळायला
हो हो बरोबर आहे खरंच.
हम
तुम्हाला घरातले बारीक काम नसता वाटत चांगला आहे दुकानामुळे लां दुकान आहे त्याचं..
हो पण नाही ना मग असं वाटतं घरी राहिला असतं पोरां बरोबर तर चांगलं रायला असतं नाही का.
हा नाही बरोबर आहे मुलं किती वाजता येता मग सर्व तुमचे,
मुलं दिदी येते आमची दोन वाजता.
हा हा हा
आणि दोन मुलं आहे ते येतात साडेतीन ला. जो मोठा आहे तो येतो साडेचार ला.
हिला गरज आहे नाही का असं वाटत असेल मम्मी घरी पाहिजे. आल्यानंतर सरळ गपचूप करून घेत असेल बिचारी कारण मम्मी असल्यावर बरोबर कर मुलं
मग तिला माहिती मम्मी नाही आल्याबरोबर तिचे तिचे बरोबर कपडे चेंज करते. जेवण करून घेते झोपून घेते बोलाव नाही लागत तिला काही.
हा नाही पण ते पण ते एक चांगलं आहे नाही का जवळ राहिलं का मुलं जास्त. लाड करून घेतात.
नाही आता तिला स्वतःची जबाबदारी कळते ना बघ काय करायला पाहिजे आपण काय नाही. तिची जिम्मेदारी बरोबर ती करून घेते पूर्ण. कुणाला बोलण्यापत चालत नाही बुआ नाही का.
तिचं नेमकं शॉप जवळ येऊन जातो ना त्याच्यामुळे खूपच येईल. किती लाड होऊन जातात ते. पण ते चांगलं आहे लहानपणापासून खूप चांगली सवय तिला.
हा म्हणजे ती सिच्युएशन समजून घेत. तेव्हा मी नाहीे तर मग जास्त हट्ट नाही करायचा. हट्ट नाही करत जास्त.
नाही पण चांगलं आहे मग घरच्यांना पण त्रास नाही होत ना
हो आणि जास्त कुणाशी म्हणजे तिचं असं जास्त कुणाशी बोलण नाही आपण गेलो ना घरी. मग खूप बोलेल आपल्याशी एवढं बोल का बस हा अस आहे तिचं.
तिची आजी वगैरे राहत असतील ना घरी.
हो आहे ना आजी आहे आजोबा आहे जावा आहे माझ्या
अरे वा चांगला आहे मग तर फॅमिली.
हो
नाही पण चांगलं असतं कधी कधी नाही का जॉईंट फॅमिली पाहिजे असं वाटत. पण ते सगळे समजून घेता म्हणून वाट वाटतं तुम्हाला पण पाहिजे असं, लांब शॉप जर कोणी नाहीच राहिला असत तर तुम्हाला काही करून तिथे जावंच लागलं असतं.
लागलं आस्त म्हणजे मला इथ शॉप टाकताच आलं नसतं ना. त्यांच्या भरवश्यावर सोडून येते मी तिला-
चांगलं आहे पण मग.
हा बरं
अजून काय म्हणता मग, चालेल चला ताई झालाय आपला वेळ. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद. करा मला कॉल हं. हो... हो... हो... ठीकं आहे चालेलं धन्यवाद.